त.
हो का, होना आगं. तुझ ते कॉल
ते एरर दाखवाय लागलं, मी बोलत होते आणि ते बंद होऊन गेलं.
अगं मी पण हॅलो हॅलो करतेय, मी म मला काही समजत नव्हतं, मी मी चालूच ठेवला तू कट केला मग. तिकडनं.
नाही तो आपोआपच कट झाला, हम्म.
हम्म, त्याला नेटवर्क नसन मिळालं ना मग.
हा.
पाऊस चालूय आहे का ग जोरात?
हो, चालू झालं ना.
हो ना.
अगं म्हंटलं, दिजीव जेवढी सुंदर दिसत होती सकाळी, हाव. नारायणपेठ घातली, न नथ वगैरे घातली आणि गाडी हली, चांगला धिंगाणा. पळतच जाव लागलं ते साडी वर धरून. नऊवारी घातली, फोटो काढले नाही आणि काहीच नाही.
आल्यावर पण नाही काढले का?
आल्यावर ती ड्रेस घालून आलती येतानी.
म्हणजे अच्छा शाळेतूनच हे करून आली ती का?
चेंज करून, चेंज करायला सांगितलं होत ना त्यांना.
हो हो.
मग काय तशीच
हम, त्यांचे लेक्चर झाले असेल त्यामुळे मग त्यांना चेंज करावं लागलं असेल.
हां.
हम्म. दुसर्या पोरांना स का बर सुट्टी होती, सगळ्या शाळांना जिल्हा परिषदला वगैरे पण नव्हती सुट्टी.
सुट्टी नव्हती आज, हे इकड गर्दी राहते ना म्हणून सुट्टी होती.
हो ना.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
हम्म, बाकी मग काय चालू आहे तुझं?
काहीच नाही चालूय आवरणं भांडे का घासाय ची बाकी आहे हो केलं ना.
हो का हो ना आता प्रोग्रेस होईल आता गटामध्ये भरपूर आता बरं का.
हाव ना तेच ना सगळ्यांना समजावून हे करून केलं चालू.
कसं असतं दहा महिला दहा घरच्या असतात ना कोणावला काय बोलवं. ते समजत पण नाही कोणी हे कोणी काही काही बोलतं.
तेच म
हम्म. शकलेवर असला ना मग बोलायला काहीच वाटत नाय. दहा महिलांना
हम्म. माझ्या भावाला मी विडी व्हिडिओ टाकला होता गं गाडीचा.
हम्म हम्म.
ड्रायविंग छान शिकली बरं का. होत तो चिडू जातो माझा. भारी चालली ती मणी.
हम्म.
तर जुनच व्हिडिओ टाकला मी आता नवीन व्हिडिओ करायचा म्हणते मी म्हणून तुला आम्ही म्हणत होते चल एक दिवस व्हिडिओ करू व्हिडिओ करू.
हाव ना.
मस्त माझ्या माझ्या गाडीवर अजून व्हिडिओ नी बनवलं मी मला अशी व्हिडिओ कराय चे फोटो काढयचे गाडी सोबत.
हम्म हम्म.
स्वतः थडा क्लासला एवढे पैशे घातले. थोडा म्हणी प्रॉब्लेम आहे ते गाडी सोबत शूट करायचंय मला.
हो का मला पण सांग मी पण येईल मग.
हा तुलाच घेऊन जाणार आहे मी पण मला येणार आहे गाडी चालवताना वी डिओ वगैरे करायचे.
हाव ना पण मा.
हां.
मला कॉल करशील म?
कराना जाई ना तुला डबल शीट घेऊन मी आज अन्नाची गाडी चालवली. अण्णा म्हणे अण्णा म्हणे पय आणि त्या गाडी चालू राहिली म्हणे. म्हणला मग अण्णा द्या चाबी म अण्णा लगे चावी दिली मग मी लगेच जाऊन आले.
हो का हम्म हम्म.
करते मी दोन मिनिटात हां.
हो चालेल हो.